दोन्ही तोडोगं दोन्ही पाय ठेवून तोडोगं म्हणायचं का
बोल
हा स्वयंपाक त्यांनी आवरला
हम्म झाला ग
हम्म हम् आज कसं काय भजन
गुरु पौर्णिमा
हा हा. कुठल्या मंदिरात असते ते?
विठलाच्या.
विठ्ठलाचं पण हाये व्हय मंदिर?
सगळी मंदिरयेत. विठ्ठलाच हाय रामाच हाय. व्हय.
जवळच हाय वटतं.
होय ग.
ह ह. म जाशील ना ऐकायला? काय?
बोल.
ऐकाय जाशील का नाही म्हटलं?
नाही. हॅलो. बोल की.
तू ऐकाय जाशील का नाही म्हटलं भजन?
हम्म आता फोन झाल्याव जातो.
ऐकू आल का नाही तुला?
यालय बोल ग.
बातम्या लावलीय बघ.
हा ह. कितीपर्यंत असतय?
काय आनव? फणस.
हा ह.
असूदेे की.
हम्म.
कपडे म्हणजे मी काय तुला, तुझं नवीन आणय नवतो.
हम्म.
टॉप घेऊन आलेलो तो व्हाईट कलरचा.
हम्म, तुला आवड लेलाना् तो व्हाईट कलरचा. मग मला
तू मागालतीस म्हणून दिलो.
देनार होतो.
मग घिऊन कशाला ठेवायचं की.
कुठं ठिवु तीथं?
तिथ तीजोरीत ठेवली असलीस तर, माझं मी घेतलो असतो की.
तुझ तू का? कधी येऊन?
मी येऊन कावातर घेतलो आसतो की बघूऽ त्याला लावून दिलो असतो बाबाकडं.
हम्म, म्हंटलं आता हि घालणार पण नाही आता ते,
का घालू नाही.
आता काय तु टॉप घालून फिरणार.
मग. ह
सुुद्धीन वाग बै जरा.
कशाला, वागायला तेऽ
आता टॉप घालून फिरणार म्हणाय लागल्यास म्हटल्यावर, आता काय सांगू तुला.
हम्म, मग तसच गाऊन वरच बसु.
मग, बसायला नको.
होय गं.
म्हणून घेऊन आलो बाई आणी परत.
हम्म.
तुझ्या काय भरोवश्यावर, राहून उपयोग नाही.
हम्म.
ह
काय नाही बै.
का?
ह
काय?
जेवन कवा करणार?
कराय लागल्यानवं मम्मी.
काय कराल्या? अच
काय, मुगाची भाजी कराल्या.
तुम्हासनी भाज्या काय मिळत्यात का नाही बाजारात, आणतायसा का नाही.
का?
मग काय, कवा बघल तवा ती मूग, मटकी,
भाजी, आमच्या संध्याकाळी कडधान्य लागत्यात. भाज्या आम्ही सकाळी करतो,, कळलं.
हो का.
हो.
उम.
आणि आज भाज्यांचा स्टॉक संपलाय आमचा.
हंमम. उम.
मग आम्ही घेऊन येणार उद्या.
उम्ह रात ही सगळम सगळ्याला सांगू लागली.
ती काय तर बोलते की.
उम.
ते सांगालय आईला. आ.
मला वाटलं काय, त्याची फ्रेंड ती?
होय, सगळ्या फ्रेंडच आहेत त्याच्या.
हम्म.
आणि काय?
काय नाही.
जेवण तेन केवढं केलेलं माहितीय काय सुरती?
हम्म, केवढं केलत दहा जणांच?
येणार म्हंटल्यावर.
अम्म. आम्ही दोघंच येणार होतो आणि एवढं जेवण काय केलंतसा?
तरी पण. का काढायलायस रे काय हाय तुझं?
शिऱ्या काय करतो शिऱ्या?
बोल ग.
काय कराय लागली?
पसारा काढत बसतोय काय तरी, आता ठेवलोय सगळं आणि ब
काय ठेवलीस?
कपडे ग.
हम्म.
सगळ्या विस्कट वाडा करून ठेवल्यात सगळा.
दोन दिवसात?
मग तर काय. आता ठेवलंय आणि काढायला या लागलाय इथं कामाचा ह्यो आणि.
अम्म.
शिऱ्या ते फोन पहिला ठेव जा.
काम येइनी तुला पण?
नाही. बंद झालंय.
कालपासून.
हम्म.
तुला पण यायला नाही नव्ह?
हम्म, कधी यायच मग ते आणि?
काय, काय म्हटलीस?
कधी यायची मग ती आणि?
काय माहिती, बघायचं सारखं.
हम्म
तुला ते दोन हजार रुपये मिळत्यात?
केलय ग खर ते अजून मला याय नाही एक पण हप्ता जमा व्हय नाही.
आत्ता केल्यास होय तू?
हा आत्ता दोन महिने झाले करून.
हम् मग एवढ्यात कस येईल आता तुला?
मग कवा येतय ते?
काय नाही ते आमचच. आता मम्मीच ते चालू केलेल तेवाच केलत.
मग ते आमच कस यायलय?
काय माहिती बाई आत्ता तुमच पण ते कर्नाटक पडतय.
मग
रेशनला काय मिळाल? तुम्हाला?
काय आमच्या कार्डावर ज्वारी मिळाय नाही ग. घरात तेवढी ज्वारी मिळाली.
का?
काय आहे ते?
तस कस तुमच्या दोघांच वेगळ आहे व्हय.
हां
अस कस ग खर मग तुम्हाला काय मिळाल?
तांदूळच की नुसता.
किती किलो?
किती काय माहिती दोघांच पण एकत्र आणतात ग मला पण नाही माहिती.
मग ते एकूण किती किलो आले?
मी विचारायले.
हम्म हम्म काय करता सा?
काय दळ
एवढ लागतय?
मग तिकड हिथ जरा त
ह हां
भाकरीच असते का दुसर चपात्या तेन काही नाही.
झुंंदळ घालत नाही सध्या आता.
मिक्स करलोस की.
ह हां
चहा दुध
ह
आणि काय मग?
काही नाही. ह
हम्म चालतय घे.
अ
कर, करतो थांब.
हम्म
तनी
हम्म, उद्या पण खीर. उद्या कर जेवते तर मी.
बर बर चालतय की. कितीला फ्री असतीस तू.
कर उद्या दिवसभर कधी पण.
मला कॉल मी संध्याकाळीच येणार.
हम्म चिलागाळी कर.
उद्या कॉलेजला तेन जाऊन ये.
हम्म ठीक आहे.
चालल हा, ठेवू काय?
हम्म
हा